हा आवरला का नाही स्वयंपाक?
स्वयंपाक करायला लागलाय बघा तुमचा स्वयंपाक.
झाला आत्ताच.
हा लवकर घातलेला काय स्वयंपाकाला.
हा.
हम्म हम्म..
कामावर ना किती वाजता आला.?
कामावर ना मगाश आलोय बघा आज काय काम नव्हतं, दिवसभर बसूनच होतो. चार वाजता काम चालू केले.
हम्म हम् हम्.
त्याच्यामुळे आज उशीरच झालाय आम्हाला पण यायला.
हम् हम् हम् ह.
हम्म. आणि का काय केलंय स्वयंपाक? स्वयंपाक काय. सकाळचं थोडं शिल्लक होतं. आणिज मग त्याच हम् हम्. पिठलं आणि जरा भाकरी केली. माझं पण सकाळचं हायच येतात थोडा शिल्लक. येऊन आता चपाती केलं आणि आता जरा कुरुड्या तळणार आहे. हम्म कुरड्या काय घरी करता का विकत? आणता तुम्ही रव्याच्या घरीच करतो. हा हा चुलीवर पीठ शिजव का? नाही चूल नाही गॅसवरच.
हम.
हम्म हम्. आमच्या इथं काय घालाय वाळत घालायला वगैरे सोयच नाही.
हम्म.
ज्यामुळे आम्ही विकत च आणतोय कुरडया ते.
हम्म ह.
तुमच्या इथे जागा असेल वाळत घालायला. नाही असंच की लोकांच्या गच्चीवर.
ह.
ते कुरवड्याच कसं करता म्हणजे आदल्या दिवशी भिजत करता का तीन दिवस. तीन दिवस घालायचं. झालंच ते हम् ह्. परत तिसऱ्या दिवशी चिक काढायचा मग. सकाळ उठून शिजवायचं. त्याच्यावर पाणी तेन काढतात नाही सगळं. ह् हं. बाकीच तिखट सांडगे वगैरे काय करताय? होय तिखट सांडगे ते घरीच करतोय. होा येतय तुम्हाला तिखट सांडग?
हो येतत गी.
हम्म हम. कस केला? जा्यादा हरभऱ्याची डाळ घ्यायची. आणि बाकीचे डाळीम होऊ शकतो. हा हा दळून आणच. भाजणी करायची त्याची? नाही नाही भाजणी नाही. हम्म हम्म. असं दळून आणायचं व्हय. हम् गर्ब गर्ब त हम्म हम्. बतटल हम्. आमची साधी घरगुती गिरण हाय पण हम् त्याच्यावरत नाहीच होत होय का ह ह् ह् ते घरात आटा चक्की हाय काय हा हा बाहेर गिरणी तन दोना नला ह ह हो ते रव्याचं पण तीन दिवसाच अस चव लागते ना त्या
हा हो
विकत आणलेलं पण काय ते एका दिवसात पण करत असतील भिजत घालून आणि कोण कोण काय करतय
आकरी तांदळाचं
हा हा हा चव नाही ते होय आपण घरी केल्याला चव लागते हम् हम्म पहिला किती करत असते घरातने घरोघरे अस असायचं सगळं उन्हाळ्यात
होय च की
आता काहीच नाही ते
हम्म
धावपळीच जेवण झालंय सगळ्यांचं घ उन्हाळ्याच
हमम
हम्म उन्हाळ्याच शक्यत नाही बनवा ते पोह्याचच एकदा केलतो
हम्म हम्म
पोहे म्हळून त्याच्यात मिरची ववा तेन घालून करत नाहीत का हा चलीत पण सोपच आहे खरं काय त्याला भिजत वगैरे घालायला लागत नाही भिजवून लगेच करायचं ते हा हम् पहिलाब वगरे सांगतय शाबू पण विकतच आणतय ही तर धुळ उडत्या व अंगण अंगण हाय पण धूळ उडत सगळी मग खरं लागते ना हम्म त्याच्यामु काय करायलाच बघत नाही हम् च शाबू तर रणी खात नाही ते
ह
पहिला किती खाते न होते
हो
पहिल्याची माणसं काम पण तसं करणार जेवण पण तस
हम्म
हम्म ह् काय तरू पण वाट म्हणजे करायच्या हाऊस पण होती ना बायकांना पहिला
होय होय
आता काय ख पण नाही प ख करायला पण नको खायला, पण नको हा म स्वयंपाकात आज बनवली भाजी, स्वंयपाका मध्ये आज ज सकाळची जरा आमटी हाय. हुलग्याची ते म आता जरा चपाती, कुरुड्या जरा डाळकांदा केलोय. आज उपवास असतोय, का हा मिस्तरांचा असतोय, उपवास आज. माझा पण आज प्रदोष हाय.
हा हा.
हम्म! प्रदोशला त पूजा वगैरे मांडताय क नाही? होय, पूजा मांडतोय की.
हम्म!
पूजा मांडतोय, पण ते कसं संध्याकाळचं पुस्तक ते वाचायला लागतय, त्याच पण मला संध्याकाळचं होत नाही, ना मग सकाळी अंघोळ केल्यावर देवपूजा वगैरे, करून सकाळचचं पुस्तक वाचतोय मी.
हा हा हा.
संध्या तिन सांजच बरोबर, मग ते आंघोळ करून पुस्तक वाचायला लागतयं. होय, मी पण पहिलं केलंय मी. एक वर्ष केल. एक वर्ष केलता होय.
हम्म!
उद्या पण केला. म होय, एक वर्षाच परत भटजीला बोलवून हम्म! उद्यापन हा हा. मग असं मुलांना वगैरे, जेवायला घ घातलेल काय? नाही नाही, तसं नाही आपलं उद्यापन घ केलता व्हय. हा हा ह ह. माझं पण आहे. मी पण बरेच वर्ष झालं कराय लागलोय. प्रदोष. म ते तेला काय तर, कांदा वर्ज असतोय ओ मग ते उद्यापण करायचं असतयं. होय, काय? हा आता बघू श्रावण महिन्यात. महिन्यात बघतो की, भटजी काकांना विचारून चाल एखाद्या म्हणजे त्यांनी वार देतील, तेव्हा उद्यापण करत हा चालतंय की. हम. एक एक जण जोडपी वगैरे, पण जेवायला घालत्यात.
हम्म! आपले इच्छे
हा करील तेवढं कमीच. हम्म! आम्ही आपल भटजीला विचारून केलंतं.
हा.
मग किती? वर्षापासन करतायं इथं.
तरी मला नाही म्हणले, तर एक चार, पाच वर्ष झाले की. हा त्याच्या आधीपसनच असेल, पाच सहा वर्ष झाले अ असतील, मला. ह हम हम हम्म पाच, सहा वर्ष झालं करतेय.
हम्म!
आज कसं पांढर म्हणजे, पांढरीे साडी नेसायची ते सगळं हा आणि खायचं पण मी नसतं उपवास सोडताना दुध, भातचं खातोय, होय काय?
ह ह.
आणि सकाळच पण नसतं. सकारचं दूध हा हा. पण मी खात नव्हतो ना, मला कस कामा ये होत नाही हो ह म्हणजे लगनाच्या आ हां परत मग मी तु झाल्यावर मग इथ आल्यावर हा हा हा. मला कामाच्या हच्यातन होत नाही, मग ते दिवसभर इकडं तिकड करायला लागते का नाही त्याच्यामुळे निबत नाही तेे मग,
हा हो
हा भरपूरत त्रास असते नय कामाचा काम होय काम आम्हाला तर लोड होतय. हा मग किती अ म्हणजेेवटा आहे तरी उपवास अ उपवास किती वाजता सोडताय? उपवास अ सोडतोय की आता दहा साडेनऊ दहा वाजता.
हा हम
हा काय मिस्टरांची तेन वाट बघत बसत नाही.